हॅलो! का चाला भाई.
काय नाही असाच आराम करायला.
हाव ही मच्छर चावलेत तर
काय गोष्ट करता.
कि पाऊस पडलाय.
हम्म पावसाचे जण होतेस पाऊ पावसाचे जण होतेच. म्हटलं पाऊस आता पावसाचा चालूच आहे आता सीझनच लागला आता पावसाळा चालू आहे. .
पावसामुळे मच्छर वत आहेत खूप आत्ती.
हम्म आणि तस बे हा कसं आता पावसाळा तर पुरे रोड पुरं पाण्यान भरला म्ह मला तर बिलु . रोड बी खराब झाले पुरे चिखल चिखल इकडे तिकडे चिखल चिखल आहे नि रा. असं वाटते की काय करा म्हणजे पाण्यातलेच दगधखु राले पण काही म्हण.
मंग तेच तर है की नाई.
हम्म अन एवढा त्रास होते आता कॉलेज बिलेजले जा पावसाळ्याच्यानं पाणी चालूच राहते, चोवीस बारीक बारीक चालूच राहते त कॉलेजमध्ये जाणं ह्या पाण्याच्या ह्याजाणं ना काही कामा कामा बीमावर जातात कुठे.. कामगी मटलं अर्जंट तर पाणी चालू राहते.
हुम्म हुम्म हुम्म.
बाकी तू पेरलं ना आता पावसाळ्याच्यायाच्या पावसाळ्यातच पेरणी असते ना वावरात
होा आता तेच पेरन्या वगैरे चालू आहेत पण तेच कसं माहिित आहे का एवढे दिवस.. पाऊसच पडला नव्हता बघा आता नेम -का ओरिजिनल पाऊस का ते म्हणजे एकदम फळाला पिकायला एकदम जीवनदान भेटल्यावाणि भेटले आता त पाऊस म्हणजे.
हम्म.
अ इतके दिवस पावस हाईन गेला न काय नाय ते पीक उगी मोड म मरून पडल्यासारखे पडू लागले सगळेजणं. ते जीवनदान म्हणून पाऊस भेटला यावेळीचा मस्त बनलाये चांगला पाऊस पडायला पण प्रॉब्लेम हेेते की बघी पावसामुळे थोडं मच्छर वगैरे तर हो ते त्रास होत.. ते दुसरं काय नाय.
हा ना पण जेव्हा पाणी जव्हा जेव्हा-जेव्हा पाणी पडायल पायजे जेव्हा पावसाळाला पावसाळा हाय. पण पावसा आता कधी कधी राऊ राऊ पाणी पडते, कधी पडते नी आणि आता पेरणी गेरणीची वेळाय. त पाण्याची हां म्हणूनच तसे पावसा पावसाळ्यात पीक काढतात..
ह ह.
काय घेतलं मग तुम्ही पावसाळी कोणतं पी घेतलं मग..
आम्ही आता सध्या सोयाबीन वगैरे चालूयेस सोयाबीन घेतले आता त्याच्यानंतर कापूस वगैरे लावला. हळद लावली मेन म्हणजे माईताय की जे मराठवाडा भागे तिकडं माईताय हळदीचं म्हणजे पि एकदम पीकवर असते सध्या म्हणजे ते हळदंच लावतात दुसरं काय ज्याच्या घरी दोन एकर जमीन असेल त ते एक एकर हळद लावते आणि एक एकर सोयाबीन लावते. म्हणजे हळदीवर खूप जास्त् बरंयम आमच्या इकडं माईताय का की हळदीला मालाला भावाय पण तसाच भेटते. त्यामुळं अन् आमच्याकडे थोडं पाणी पण जरा जास्त पडतं इकडल्यापेक्षा इकडे जसा विदर्भास् चंद्रपूर बुिया गडचिरोली वरधा यापेक्षा पाणी जरा तिकडे जास्त.. पडतं त्यामुळे हळद वगैरे तिकडे एकदम मस्त येती आणि भावा इ तसाच भेटतं हाय की नाय.
हा आणि ते आपलं हळद म्हणजे हळद जास्त करून पेरतात तर पावसाळीच्या प.. पावसाळ्याच्या पाण्यावरच पेरतात का?
अ नाय तसं काय नसतं हे पण मेन म्हणजे कसं अस् चीकी जर ज्याला समजा काई नसल्यामुळं तेल तर पावसाळ्याच्या पाण्यावरच अ कशी ना कशी हळद वाढवनये त्याच्यानंतर जर कोणाला पाणी नसंल. तर मंग ते कसं की ब्वा चल बा तू मला पाणी दे जरासं काय दोन एक हजार रुपये देऊन् -ते असं असतंय एखाद्याच्या् बोर ला पाणी गिणी असेल तर पण तेवढं लागत नाई एकदा हे झालं की हिवाळ्यात उगी एखांद्या वेळ लागते पाणी.
कोणत्या ही जा सिग मन तो आ
इकडे बी विदर्भात आता पेरणी बिरणी झाली. पावसाळा जे ज्यानं आता पावसाळा लागला पेरणी बीरणी करून टाकली लोकांना, ज्या दिवशी पेरलं त्यादिवशी पाणी नाही आलं ते दुसऱ्या तिसऱ्यानी आपला येईल ना आता पाणी, प पेरणी करायचा, पहिला पाणी पाहूनच पेरतात ना लोकं?
हा, हो
पण हे असं पाणी हाये, की पहिल्यांदा पडलं चांगलं, लगातार दोन तीन ज्या ज्या दिवशी पेरनं, त्याज्या - त्याच्या पाच, सहा दिवसा नंतर पाणीच
हाव तेच विषय चालू हाय की. पाहिलांदा मेन म्हणजे माहितेय, की पावसाळा यावेळेसचा लेट झाला, मला तर वाटतं पंधरा दिवसानं.
हा, ते तर हाय
हा, त्या दोघी दोन दिवस, पाणी पडल्या लोकांना पेरण्या गेल्या सगळं गेलं, नंतर नंतर तर म, काहीच नाही, अगं झिरो हाय सध्या
हुम्म
तर ही आता, हा पहिली, तर मला नाही वाटत ते तर आपल्या इथल्या शेतकऱ्याला वगैरे चांगली गोष्ट हाय.
पण तेच की, पाऊस एकत मला वाटतंय एकदम पडला तर जोरात पडावं, नाही ती असं काय पडून नाही, चार दिवस अन पाच दिवस, हाय की नाही?
हो अन ते असं या पावसाळ्याचा पाणी असं हाय, की एक वेळा झळे लागली, त झळे लागून जाते. पावसाळ्याच्या पाण्याची मग कसं, पळत्यातंय लगातार चार पाच दिवस पळतेय, अन मग त्यानं काय होतंय? पिकं खराब होत जातात, पुरे
हा, तेच तर - तेच तर वाहून जातात पीकं, काही काही मंग असा प्रॉब्लेम येतोय, हे येतंय ते येतंय, मंग त्यापेक्षा माहितीये की आता हे निसर्गाचं, ते तर निसर्गाच्या हातात आहे, आपण ही, काही करू शकत नाय म्हणा.
पण त्याच्यासाठी माझं विशाष च्यामुळं, काही ना काहीतरी, योजना काढायला पाहिजे, पीक वीमा वगैरे योजना हायेत. पण त्याच की त्यांनाच जरा फायदा होत नसेल तर कसं की, म्हणजे कोणत्या एखांद्या शेतकऱ्याचं, नुकसान झालं, तर वा त्याची भरपाई शासनाने द्यायला पाहिजेत, बरोबर हाय की नाय?
हा पण आता ते तर तुम्ही ऐकला सा का ते अ इथे आपलं अगं ते क्लायमेट बनवून ते पावसा पावसाचे पाणी आता येऊन नाही राहिलं क्लायमेट बनवते ढगं बनवते
हा, ते आर्टिफिशियल
आर्टिफिशियल ढग बनवते, पावसाळ्याचं पाणी आता येत नाही, ते ढग पाठवून तिकडे पा पाणी पडायसाठी.
हाऊ ते सगळं बरोबरे पण ते कसंय माहितीये का, ते काही केलं तरी ज जेवढं पाणी आपल्याला पडायचं लागते कसं हाय माहितेय का, ती किती जरी पाणी पडलं, तरी काहीच फायदा नाय.
कारण, ते ना आपलं जे नॅचरल बारिश है, तेवढी बारिश होत नाही ना?
हा, जे आता दावा, जे आपलं पावळ्याच्या वेळेस पाणी पडतंय ना, ते नैसर्गिक पाणी हाय, तेच मेन हाय, कारण की त्यांनच ज जास्त चांगले पिकं निकतात, त्याशिवाय काही आत्ता पाण्याशिवाय हुंम
तोच - तोच सगळ्यात मोठा विषय
आता कुठाय, हा ना, पाणी विदर्भात हे सगळ्यात जास्त तपा आप पावसाळ्यात पिकं हेच घेतात, आपलाच सोयाबीन तूर होय याच्या पाण्यावर जास्त डिपे राहतंय काही काही जणांच्या घरात. आता हे नसतं ना, पाणी नाय राहतं, तर ते पावसाच्या पहा एका पाण्यावरच पुरे अवलंबून असतात ना.
अरे बाप रे! पण माहितीये का की, मला तर वाटतंय थोडसं इकडं ऊन पण जास्त पडलंय बा. त्याच्या याच्यापेक्षा रीजन पेक्षा महाराष्ट्रातल्या. हे अकोला वगैरे इकडं, खूप ऊन असतं माहितीये का?
हाव सत्तेचाळीस डिग्री यावेळेस उन्हाळ्यातला उंच सत्तेचाळीस डिग्रीज गेलताना.
एवढा हाय पारा गेला होता?
हा एवढा हाय पारा गेलता, आणि कधी कधी म्हणता म्हणता तर हे आज बघ आता पावसाळा आला की लगेच टाईम होता तरीबी त्यात पाणीही पडलं होतं.
हा तेच तर कसं ये माहिती ये काकी जसं विदर्भामध्ये ऊन असतं एवढं.
छप
तर. त्या नियमाने माहिती आहे काय की, सगळ्यात जास्त पाण्याची आवश्यकता इकडचं आहे बर का,
हुम ते तर आहे. कारण की पहा आती पोरे.
त्या मुळे शिकता येत.
पुरे लोकं कशाए डिपेंडंट आहेत ना, फक्त त्याच्या पावसाच्या पाण्यावर, कारण की एका पाण्यात त्यावर ती पुरी पिकं उचलतात मग सगळेजणं, पिकं पेरतात.
हो हुम हुम.
अ द्या म्हटलंआ दाव
हो तेच, पण ते शासनाने वगैरे कशाने कशा सोलार साठी ती किंवा सोलार मोटर साठी किंवा स्प्रिंग प्लेयर साठी ठिबक साठी काय ना काय तरी थोडसं. शेतकऱ्याला जर हातभार लावला तर, तर म्हणजे शेतकरी पण एकदम समाधानाने काम करू शकेल जसं की आत्महत्या प्रकरण वगैरे रोखू शकतो हाय की नाय बरोबर. प्रिलम.
हा अ ना, अजून चार शेतकरी आत मग त्या कोण करतय, त्याच गोष्टी येणा पीक चांगलं निघत नाय पिक काऊन निघत नाही चांगलं पाण्यात? त्याचा न, पाणी ज्याच्या वावरात विहीर असला त्याचा चांगलं पिक निघते, पण बाकीचं तर लोकं पाण्यावर डिपेंड आहात, पावसाच्या आणि कधीकधी तर एवढं पाणी पडतय पावसाळ्याचा, की नद्याला एवढा मोठा पूर येते लोकांचे वावरं वाहून जातात. त्या पावसाळ्याच्या पाण्याच्या यच्याने, तुले माहिती नाही का आता तुला माहित नाही आता, हे मागं एक पूर आलता, पा पावसाच्या पाण्याचा न काय झालतं. पुरा पूर आला एवढा, एवढा नदीला पूर आला पुऱ्या गावातले वावरं वाहून गेले म्हजे पुरा पिक वाहून गेलं लोकांचं.
आ रे रे रे रे रे रे
आणि आन ते माग ते पंजाब मध्ये पण ऐकलं नाही का पंजाब मध्ये ते फ्लॅट आलता ते. पाहेच पावसाच्या पाण्यात तिचं ना एवढ.
हो ते बघितलं मी ते, हम्म हम्म.
तर ते पावसाळ्याच्या पाण्याच्या न झालं तसं त्यांचे लोक पूर वाहून गेले न त्यांचे वावर बिवर सगळं.
मग तेच तर, तिकडं अतिवृष्टी झालती, निसर्गाचा तेच नियमय. कि तुम्ही जर निसर्गाला तुम्ही जर त्रास दिला, तर ते पण तुम्हाला त्रास देईल, बरोबरे की नाय.
हा ते तर आहेच, मंग मंग पाणी लई ते पावसात आहे. पावसाळ्याला पाणी लेट येतंय नाहीतर आधीच लवकर येऊन जातंय, शेतकरी कधी प्यायल का कधी नाही का?
तेच तेच विषय येतंय मंग. कोणाला पियाला पाणी भेटत नाही ना मग आता सगळ्या जाऊ द्या. माणसाचे तरी ठीक आहे, माणूस याच्या त्याच्या घरी जाऊन पाणी पिऊ शक ते कोणाच्या पण. पण बाकीच्या जनावरांना काय करायचं, जसं तुम्ही बघ ता हे वाडेर वगैरे. हे बघा जसा उन्हाळा एकदम पिक वर असं ते जे सगळेजण गावातनं फिरतात माहितीय का.
हाव ते तर हाच, मग त्या पाणी नाही भेटलं जंगलात, तेथ मग गावात पाणी पा पा
मग ते काऊून फिरतात माहितीय का, की त्याच्या मागचं कारण तेचयं. की बुवा आम्हाला पाणी भेटावं, फुड भेटावं वगैरे. काही ना काही नाही भेटाव. पण जर नाही भेटलं, तर मग आता अवघड आहे ना. आता कोण करू शकणार आहे त्याची सोया?
हाव ना जंगलातले जे जनावर असतात ते एकदम जंगली जनावर तेबी त्यालात जंगलात पाणी नाही भेट तरनद्या वाहू आटून जातात पुऱ्या. कधी पावसाळ्याचं पाणी कधी लेट होऊन जा गेलं. तर नद्याला पाणी राहतं ते काय जंगलातही पाणी जात नाही, तर ते इकडे येतात मग. गावात इकडे शहराच्या इकडे येतात ते जनावर.
मग तेच ते तेच म एकदम मूलभूत कारण आहे ते पण आता, पण समजते कोणाला हाय की नाही?
कसं आता आपण तेच म्हणू शकतो की, बा पाणी कसं टायमावर पडलं पाहिजे. बर बाकीच काय नाय. हा पावसाळ्याचं पाणी बरोबर टायमवर पडलं पाहिजे हव ठीक हाय, चाल मग.
हां